हॅलो‌.
हॅलो.
हा बोल ना.
आवाज येतोय का‌?
हो येतोय ना.
पाऊस वगैरे आहे तुमच्या तिकडे?
हो आता चालूच आहे ओ आमच्याकडे.
हम्म हम्म
तुमच्याकडे?
आमच्या इकडे नाहीये आभाळ वगैरे आहे. पावसाची कमतरता आहे ना आता खूप हा हा. पावसाची कमतरता आहे ना आता पाहिजेत.
हो.
हम्म, खूप कमी प्रमाणात पाऊस पडला आहे या वर्षी.
हो. तुमच्याकडे आधी झालाय का पाऊस?
नाहीयेना आधी पंधरा दिवस तरी झाले पाऊस नाहीेये.
हो, आमच्याकडे पण.
हम्म. शेती वगैरे आहे तुम्हाला?
नाही ना.
नाहीये का.
नाही.
मंग जॉब वगैरेच का?
हो.
हम्म हम्.
आम्हाला. रविवार पण त्यांनी सुट्टी नाही दिली ना.
हो का.
हो
हम्म हम्म.
म्हणजे जे आमचे वरचे सिनियर ज्युनियर स्टाफ आहेत ना.
हा हा.
त्यांना असते सुट्टी.
हा हां.
फक्त आम्हाला नसते.
मग तुम्हाला वर्क लोड जास्त असते का?
हो.
हम्म हम्म. मंग काय तुम्ही तर फ्री म्हणजे राहायच कामच नसेल घरचे काम आवरा. आणि जॉब.
हो. अ घरातल काम आवरल का लगेच आपल्या कामाला बसायच ते झाल का परत संध्याकाळी परत. आपल घरातल काम.
हम्म हम्म
म्हणजे हे झालं कां ते ते झालं कां हे कंटिन्यू असं चालूंच असतं.
हम्मं हम्मं मंग मुलीलां टाईम वगैरें कधीं देतां.
अं टाईम ती सकाळीं नां आंठ वाजेला गेली कां ती तीनं वाजताचं येते घरी.
हं हं हम्मं.
मंग तिकडं आल्यानंतर मंग ती करते थोडांफार तिच्या होमवर्क असेल तो करती मंग संध्याकाळ थोडांफार वेळं देते तिलां.
हं हं. एकटीचं आहे कां.
हो एकटीचं तीचं
हम्मं हम्मं. मंग कायं तरं ती मंग तिला पणं खेळांयला तुमच्यांशिवाय हे दुसरं
अं बाहेर आहेतं नाहीं कॉलनीमध्यें येणारं. तिच्यां सोबतच्यां भरंपूर मुली आहेतं मं पांच सहा वाजतां जाते त्यांच्यासोबतं थोडां वेळं खेळती मंग नंतर सायकलिंग खेळांयला जाती.
हंम हंम. मंग बाकी तुम्हीं फिराय वगैरें कुठं. नवीन असं कायं.
म्हणजे आंता घरांतले कामं वगैरें आवरल्यानंतर मंग जरां वेळं जरं असंला तरं मंग जातो थोडं बाहिरं.
हंम हंम.
तुम्हीं.
हम्मं आम्हीं जातो नां इथं थोडंसं बाहेर फिरायचं वगैरें फ्रेश होतो. ते मं माणूंस.
कधीं अं मं जेवणं झाल्यानंतर संध्याकाळीच जातं असांल नां.
हां संध्याकाळच्या वेळेला.
ओके म्हणजे फ्रेंड सोबतं कां.
नाहीं घरांत आम्हीं तिघी आहोंत नां तिघी सोबतं.
तिघी सोबतं जातां कां?
हम्मं.
मंग त्यां दोघी पणं जॉब करतां कां
नाहीं त्यां घरी असतांत त्यां त्यांचं वर्क. पून्हां त्यां पणं एक कॉलेज करतांत.
हं दोघी पणं कां.
नाहीं एक एक आहे कॉलेजला आणि एकीचं डी एड झालेलं आहे आणि त्यां ज्यां मोट्या आहेतं. ते बी एड करतं आहेतं.
अच्छा.
हम्मं.
आणि तुमचे मिस्टर कुंठे आहे जॉबला
अं ते जॉब नाहीं येतं करतं ते संध्या परीक्षेची तयारी करते एमपीएससी. आणि त्यांचं लॉ झालेलं आहे
अच्छा.
हम्मं.
ओके आणि सासरे पणं
हां ते शिक्षक होते शाळेवरं.
हं हं.
शिवाजी आता त्यांना बरेच दिवस झाले ते रिटायर्ड झाले. आणि जे मोठ्या नंबरचे आहेत ते शिक्षक आहेत शिवाजी मधेच
आणि सासबाई?
अ सासूबाई घर घरचंच काम ते पण एवढं नाही.
भरपूर मोठी फॅमिली आहे तुमची?
ह व. लहान मुलं वगैरे आहेत म्हणजे बोरिंग व्हायचं काम नाही घरी असलं तर.
हो.
हम्म, दिवस कधी जाते आणि कधी कळतही नाही. हम्म.
मग आज काय बनवलं होतं स्वयंपाक?
आज काही नाही, आज म्हणजे अ वांग्याची भाजी होती. आणि बस साधंच पोळी वगैरे.
अच्छा सुखी का?
हम्म.
मग सकाळी नाष्टा वगैरे होत असेल ना?
हो. अन का? हो एकदा एक टाईम करायचा आणि नंतर मग जेवायला उशीर होत ते ना
हा.
मग जे जॉबवर जाणारे असले ते जातात. जेवण करून नाही तर मग बाकीचे असंच.
म्हणजे टिफिन वगैरे नाही नाहीत का?
हा नेतात ना. टिफिन पण देणं लागते सकाळी म्हणजे एवढी गडबड उठते सगळे शाळे चे मुलं आहेत दोघ, तिघ त्यांचे टिफिन बनवून देण आणि हे सगळे दुसरे जाणारे. म्हणजे सकाळी धावपळ, हाव सकाळी लय धावपळ म्हणजे थोडाही वेळ इकडे, तिकडे नाही जमत.
मग ते सर्व गेल्यानंतर काम आवरल्यावर फ्रीच असाल ना तुम्ही सर्व?
हो आम्ही फ्री पण मी माझं कॉलेजला जाते ना माझं कॉलेज अकरा ला असते. दोन, अम चार, साडेचार पर्यंत असते. तर मग आवरलं की कॉलेजला.
मग कसे जातो कॉलेजला बस, बाईक?
नाही नेऊन घालतात.
अच्छा.
म्हणजे ते लॅबमध्ये अभ्यास कराय जातात मग मला सोडतात आणि ते त्यांचं करतात. हम्म.
मग संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे किती वाजता करता?
हम्म, तरी आम्ही उशिरा करत असते जेवत नाहीत लवकर इथ. मुलांसाठी खिचडी तरी सहा, साडेसहा पर्यंत म्हणजे मुलाले द्यायचे लहान, लहान आहेत ना. त्यांना बनवून लागते, भात वगैरे. मंग ते खातात, नंतर बाकीचे आठ पर्यंत जेवतात.
ओके, म स्वयंपाक कधी करता तुम्ही?
आठ. म्हणजे एक इकड स्वयंपाक करायचा आणि बाकीचे जेवाय बसतात. त्यांना वाढायचं, गरमच पाहिजे, हम्म. त मग ते ग म्हणजे आधी भाज्या वगैरे बनवायच्यात आणि पोळ्या राहू द्यायच्या, ए कीनं पोळ्या करायच्या आणि एकीनं वाढायचं.
अच्छा.
हम्म. आणि मंग त्याच्यानंतर आम्हा आमचे जेवण आणि त्याच्यानंतर तरी आम्हाला साडेनऊ, दहा पर्यंत होते आमचं.
सर्व आवरून?
हो आणि त्याच्यानंतर मंग अभ्यास
हम्.
हम्म हम्, तुमच्या तिकडं असंच ये का?
आ फो आमचं पण आठला जेवण सुरू होत ना, माझं पण साडेनऊ पर्यंत आवरून जातं सर्व.
हम्म-हम्म, तुम्ही एकट्याच आहे का, फॅमिलीत?
अ हो म्हणजे माझी जाऊ बाई आहे, पण मग इथे मी बंगल्यावरती राहते आणि ती माझ्या जवळच ये रो हाऊस मध्ये राहते ती.
हम्म हम्म.
म्हणजे ती सेपरेट राहते.
हम्म हम्.
आणि इथे बंगल्यावरती मी, म्हणजे मा-माझे मिस् टर, माझी मुलगी, सासू सासरे
हम्म हम्.
आम्ही एवढे मेंबर इकडे असतो.
हम् हम्. हम् तुम्हाला बरचस, म्हणजे आहेत ना, बरंच बनवणं हे स.
हो, हो म. दोन-दोन, तीन-तीन भाज्या असता माझ्या.
हं हां.
भात, पोळी.
हो आमचं पण, दोन भाज्या तर संध्याकाळी लागतातच. आणि कोणाला नाही आवडली, ते वेगळं.
हो म सेम आमचं तसच.
हम्म.
सकाळी पण माझ्या तीन भाज्या होऊनच जाता.
हम्म हम्म.
त तिच्या टिफिनची वेगळी.
हो.
अ यांची वेगळी आणि म नंतरून आम्ही तीन मेंबर मागे असतो, माग आमची एक वेगळी.
हम्म हम्म.
आणि नाश्त्याचं वेगळं
हूं हूं तरी बऱ्यापैकी आवरता मंग तुम्ही एवढं जॉब वगैरे
हो माझं अकरा साडे अकरा वाजेपर्यंत आवरतं सकाळी सर्व
हूं हूं
रोज झाडू फरची सर्व म्हणजे पूर्ण रोज पूर्ण करावा लागत म आज फरशी नाय पुसायची असं नाही डेली पुसावच लागती.
हो ते तर डेली आहे.
हं
हम्मं आमचं सुद्धा खूप मोठंय म्हणजे खालीवरी खालच पुसा वर च पुसा वर रूम खाली रूम स्पेशल बराच टाइम जात
अ तसं माझं पण वरती ये पण म मी वरती ना रोज रोज नाय पुसत कारण वर ती एवढा युजच नाय होत आमचा
हा हा नाही आमचं म्हणजे आम्ही दोन मेंबर्स वर राहतो आणि दोन जे म्हणजे सासू सासू सासरे आणि एक दादा ते खाली राहतात. तर त्याच्यामुळं म्हणजे खालचं युजमध्येच आहे वरचं पण युजमध्येचये.
आमचं आता कसं मी वरती दोन अडीच तास मी वरती थांबणार आणि त्यानंतर संध्याकाळी फक्त बस
हूं हूं हूं
ठीकये चालेल म
हो ठीक ये चालत
हो.